असच ते आणि मग तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायच्या म्हणलं आणि खरंच, हां. अच्छा ताई सगळं ठीकय ना. खूप खूप दिवस झाले तुमच्याशी बोलून म आता नवीन काही तरी अ काहीतरी रेसिपी शेयर करूया म्हणलं तुमच्याशी म आता ह्या रेसिपि आता तू मला शेयर करायची आहे. म आता काय करते आप हे आहे काही जे काही धावपळीचं आपलं जीवन आहे. या जीवनातून आपल्याला म्हणजे खूप म्हणजे खूप कमी वेळ मिळतो. म आपण काय करतो. तो काय आपल्याला बाबा आता घरी बनवण्या पेक्षा आता आपल्याला कुठे टाईम द्यायचाय मग टाईम सगळा आपला जर बचत करायचा असेल तर म आपल्याला अ कुठला म्हणजे कुठली रेसिपी म्हणजे कशाला हे रेसिपी बनवायच कशाला घरी ट्राय करायच्या. मग त्यापेक्षा आपण विकतच आणुया मग आता पावसाळा चालू आहे मग पावसा आणि मग आपण नवीन नवीन रेसिपी अ रेसिपी काय करतो. ज्या काही गाड्या वगैरे आणायचा जास्त करून आपण प्रयत्न करत असतो. मग आपण त्या हा हा मग आपण त्या घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बन बनवाव्या मी अशी तुम्हाला विनंती करते. कारण का आपण बाहेरच खा ऑईली खाण्यापेक्षा म्हणजे बाहेरच तर कुठल अशुद्ध तेलाचं आपण खाण्यापेक्षा घर तसं शुद्ध तेलात खाणं खूप गरजेचं असं आहे मला असं वाटतय. कारण काय आपण जर सदृढ असेल तर ए सदृढ असेल तर आपलं शरीर जर सुदृढ असेल तर आपण पण निरोगी असू शकतो. मग आपल्या कुठल्याना कुठल्या आजारावर हा
म्हणजे मी पण तुमच्या विचारावर सहमत आहे. किंवा मला पण बोलू वाटल म्हणून मी बोलते की जस की तुम्ही बोललात ना त्यावेळी पण मला तुम्ही खूप समजाऊन सांगितले होत की तुमला बोलले होते मला खूप फ्रेंडस वगैरे होतात मी बाहेरचे अन्न पदार्थ खाते. जेणेकरून मी आजारी देखील पडले होते आणि मला सलाईन देखील लावायला लागली होती. तर तुम्ही असं म्हणतात होता की घरचे पदार्थ ख खावत जावा. म्हणजे जेणेकरून तुमचे देखील हेल्थ चांगले राहील आणि जस आपली हे चांगलं येईल तस त्या पद्धतीनं आपण हेल्दी असू तर कुटुंबातील सर्व व्यक्ती हेल्दी किंवा आनंदी असू शकतात कुटुंबातील एका जरी व्यक्तीला आजारपणा आला तर सर्व व्यक्ती म्हणजे थोडंसं पण त्याचा त्रास होतो ना की आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी आहे त्यामुळे आपल आरोग्य आहह चांगलं तर प्रत्येकाच आरोग्य चांगलं शेवटी अस बोलतात ना की जशी दृष्टी जशी सृष्टी. त्या पद्धतीने तुम्ही मला सांगितल की हेल्दी खात जा घरातलं म्हणजे तुला जर क्रेविंग् होत असतात होत असेल तर तू घरातला अन्न पदार्थ खा म्हणजे बनवतो आता जस की उघड्यावरचे वडापा प बाहेरचे खाण्यापेक्षा किंवा पाम तेलमध्ये डबल डबल एकच तेलामध्ये किती वेळा तरी ते पदार्थ तळले जातात किंवा तेच पदार्थापासून आपल्याला विविध पदार्थ बनवून दिले जातात तर त्यामुळे आपल्या शरीराला विविध हानिकारक गोष्टी म्हणजे हानिकारक घटक आपल्या शरीरामध्ये जातात. आणि जेणेकरून आपण मृत्यूच्या तोंडाजवळ जातो आणि तेथून बाहेर काढण्याच काम आपल्याला डॉक्टर करतात तर तुम्ही बला की घरचं का आणि हेल्दी का घरी वेगवेगळे पदार्थ बनवता येतात तर खूप छान पद्धतीने तुम्ही माहि त्या मी थ होमुळे तु धन्यवाद मा थो विसरले होते तर थक्यू सो मच तुम्ही मला छान माहिती दिल्याबद्दल तर आता तुम्ही कंटिन्यू
ओके हा खरच म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल मा मा म्हण का मा मी ऐकलं मपासून अगदी खरंच मला खूप ह गोी खरच म्हणजे खरच खप छान वाट तुमशी ब म ख ब ना खरंच खूप हॅप्पी आणि खूप चांगलं फील होताना आता मी तुम्हाला मी आता आ पावसाळा सुरू झाला आहे म आपण घरच्या घरी अस हेल्दी फूड करू जस की आता हेल्दीीपणाने आपल्याला च चमचमीत पण खायचं आहे आता मग तर चमच मी खायच म्हणलं मी तुम्हाला गेस करते मॅम करतो म्हणजे समो समो समो कसा बनवायचा अस मी तुम्हाला त्याची तुम्हाला रेसिपी सांगते ना आता समोसा बनवायचा म्हण समोसा बनवताना पहिल्यांददाा ला म्हणजे अ काय करायचं आहे प्ीठ म्हळवून घ्यायचं आहे पीठ म्हणजे जणेकरून आपण भाजी करायच्या वेळेस आपलं पीठ व्यवस्थित भिजेल मग त्यासाठी आपल्याला पीठ भिजवण्यासाठी आपल्याला त्या म्हणजे पिठामध्ये आपण ववा म्हू शकतो म्हणजे पहिल्यांदा आपल्याला विकत आटा घ्यायचा त्या आ ण आ आपण व घाू शकतो आण मैदा आ आता आता घालू शकतो आता
ओके आटो म्हणज आटा म्हणजे मॅम आपण मैदा यूज करू शकतो का अ गव्हाचं पीठ
हो मॅम म्हणजे तुम्हाला खरं सगळ गेलं तर आता म्हणजेच मैदान मैदा म्हणजेच
चुली आपण जो बाहेरून आटा आणतो ना तो गव्हावाचा असतो मग गहू युज करायचा काय मैदा असतो
नाही नाही नाही नाही तुम्ही जसं म्हणता की पिट्टी पिट्टी म्हणून हा वेगळा प्रकार असतो आणि आ ह वे म्हणजे पूण ह गवापून जो काही असतो ना तो आ असतो कॉर्नफ्लॉवर म्हणजे मचं पीठ थोड थोड क म्हणजे हत्याची पीठ अस मिळून अस ते पिट्टते असते मग त खूप पांढरी्या दिसते ना आपल्याला दिसताना त्याच्यामुळे त वेगळी असते आणि आपल्याला जो काही आपला हट्ट आहे त्यामध्ये आपण ऍड करायचा आटामध्ये आपल्याला म थोडस ववा घालू शकतो आणि क तिळ आपण त्याच्या मध्ये युज करू शकतो ओके मग चलाआपण ठीक रायचं आपूण थोडस थोडं थोडं थोडं थोडं थोड पाणी घेऊन तो काय करायचा आटा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि आटा आपल्याला मळून घ्यायच आहे आणि तो मळून घेतल्यानंतर थोडसं म्हणजे आपल्याला थोडस म्हणजे आपली भाजी होऊच प किंवा आपल्याला जरा जास्त वेळ हवा असेल तर एका अर्धा एक तास तरी आपण भिजत घालत तरी सुद्धा चालत त्यानंतर आपला जो काही समोस्याला आपूण लाटण करणार आहे म्हणजे जो काही आकार समोस्याला द्यायचा आहे तो आपल्याला आकार व्यवस्थित येईल मग अशा पद्धतीने आपल जे काही पीठ आहे. ते आपल पीठ आपन पहिल्यांदा तयार करून घायच आहे म आता मसाला लागणारी जी काही भाजी आहे. मी त्या भाजीची तुम्हाला रेसिपी सांगते आहे मग आपल्याला पहिल्यांदा वाटण करण्यासाठी मिरची मिरची परत त्यामध्ये आलं लसूण आणि अ आणि हो अ
अ....
ह आणि मिरच्या ह्या घालून घ्यायच्या आहेत आणि ते घातल्यानंतर सर्ध्याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धाआपण ॲड करायची आहे आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर ते जे काही वाट नाही ते म्हणते आपण मिक्सरला किंवा आपण खलबत्यावर सुद्धा वाटू शकतो ना मग अशा पद्धतीने जे काही आपलं वाटण आहे ते वाटण तयार करायचं आहे मग आता आपल्याला समोसासाठी पहिला सर्वप्रथम ते वाटण आपलं तयार झालंय मग आपल्याला काय करायचं आहे आपल्याला बटाटे सुद्धा आपल्याला पहि शिजवून घ्यायचे आहेत मग ते बटाटे आहेत जे काही बटाटे आहेत ते उकड ठेवा आणि बटाटे उकडल्यानंतर ते गार पा ऐवजी मि रेस् करून त्या आप ठेंतर ग झाल्या काही चाल आहे ते आपल्याला साल काढायचे आहेत ज्याणेकरून आपले बटाटे आहेत ते आपले च चवीस आपले बट भाजी हा अशी चवीला लागेल हो मग अच्छा मग मी तुम्हाला हे सांगते की ही आपली जे काही ह बबा बद त्या तो आहे ते आपले तयार झालेले आहेत आणि आता नंतर आपण आता भाजीकडे वळूया मग त्यामध्ये तुम्हाला मी आता ग्रीन पीस आता ग्रीन सुद्धा आपण ॲड करू शकतो. म्हणजे आपल्याला तरी अ.. म्हणजे जो काही समोस्यामध्ये अस ग्रीन पीस असतात मॅडम मग ग्रीन फिश काही जो काय आहे मटर ते आपण बटाट्याची भाजी म्हणजे करायच करायच्या वेळेला त्यामध्ये आपण शिजून घेऊया जस की पहिल्यांदा आपण कडई घेऊया आणि कडईमध्ये जिरं थोड कड़ी कढीपत्ता कढीपत्तासुद्धा आपण युज करू शकतो. म्हणजे कस म्हणजे आपल्याला आवड असल तर किंवा नसेल तरी पण चालतो शक्यतो जास्त कर कडीपत्ता कोण युज करत नाही पण अस आपण त्याच्यामध्ये झिरं टाकूया झिरं टाकल्यानंतर आप जे काही वाटण केलं आहे ते वाटण टाकूया नंतर त्याच्यात आपण ग्रीन पिस टाकूया आणि ते काही जे काही आपलं म्हणजे भाजी आहे त्याच्यामध्ये सारखं एकसारखं हलवून घेऊया आणि त्याचं थोडस मीठ घालू शतो हळद म्हणे हळद आपल्याला कंपल्सरी आहे तर हळद सुद्धा आपण युज करायचे आहे थोडस हिंग आपण छोट चोट ज्या व आपण फोडी टाकतो त्या आपण हिंक सुधा टाकाय ज्याणेकरून जी भाजी आहे ती चवीष्ट होईल आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायच त्यामुळे आप जो काही ठेचा केलेला आहे तो ठेचाण त्यामध्ये घालायचा आहे आणि अशा पद्धतीन आपल जी काही त्याची भाजी आहे ती आपण तयार करून घेतलेली आहे ना मग आज आपल्याला जे काही पीठ आहे म्हणजे जे काही आपलं समोस्याच आपण पीठ भि जत घातलेला आहे ते आपल्याला पीठ भिजत घालून घे घ्यायच म्हणजे छोट छोट गोळे करून घ्यायच अगदी त्यावेळेस सुद्धा आपण म्हळुन घेतलं तरी सुद्धा चालत आणि आपल्याला जो काही लाटाय चा तेला छान मदे अ अद शेप द्यायचा आहे मग तेला मदुन मदुन कट करायच हाय त्रिकोनी आकार देऊन आपल जे काही समोश्याचा आकार आहे त्यामध्ये घाल ते जे काही आपली बटाट्याची भाजी ती त्यामध्ये घालून अ त्या आकारामध्ये आपल्याला तो अ स्पूर्णपणे समोसा भरून घ्यायचाय अशा पद्दतीने आपले समोसे जे काय ते करून घ्यायचे आणि ते गरम गरम मद मध्यम आचेवरच्या तेलामध्ये ते कराल शिजवायला ठेवायचं आहे ज्याणेकोर आपले समोसे कुरकुरीत होती ख्रिस्पी होतील होके हा ख्रिस्पी होती अशा पद्धतीने आपण हे समोसे आपण अगदी चटणी वगैरेे म्हणजे सॉस आपण आता साॅस सुध्दा याच हेजाबरबर बनवु शकतोय टॅमॅटोचा वैगेरे साॅस आपण हेज्या बरबर खाऊ शकत आणि हेज्याबरबर मिरच्या सुद्धा खऊ शकतो कशी वाटली मॅम रेसिपि माझी तुम्हाला?
घरच्या घरी बन्नारा हा पदार्थ आपली भूक देखिल भागून जाते आण त्यासोबत साॅस किंवा चटणी किंवा त्याबदली तुम्ही बोला की मिरच्या आता आपण आपली साईड भारतीय संस्कृतीत तर जास्त पद्धतीने अस अ तडका म्हटल्याव मिरची पद्धत खाल्ली जाते तर खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सपेन केला खूप छान वाटली ही रेसिपी आणि मी नक्कीच ट्राय करेन आणि नक्कीच खाईन आणि अ आपण नक्कीच एन्जॉय करूया अ ही रेसिपी अब बनवुन आणि खूप छान पद्धतीने सांगितलात त्याबद्दल मी तुमची आभारी आहे
खरंच मॅम तुमच्याशी बोलून मला खरंच खूप छान वाटलं मॅम ओके बाय मॅम हा